हॅलो, हा. बोला ना. जेवलो.
काय खाऊन आलासा
हम्म
मग भाजी पनीर भाजी म काजू कुर्मा म कांदा लोनच पापड दही होत मी काय दही खाल खाहीत नाही आणि आम्रखंड आणि नाही बाकीची रोटी
मग रोटी संग आम्रखंड खायच
हम् चमच्या नंतर खायचं असत जेव्हा म
हम्म मी वांग केलत शेंगदानाच कुठ घालून ह मला
हो ना आणि
भाकरी मोराची आमटी तेवढंच
हम् ह मैऱ्या झोपाय गेलंय
हे रे की झोपायला दहा वाजल्यात अजून झोपायला जायच राहते
हम्
तुम्ही जोपला नाहीसा
नाही अजून
हम्म हम् हम्म हम्म
हा का आणि काय
तुझ्या कडे आता
माझ्याकडे काय आता
निवांत हाय का
हा हा काम कुठ चालू आहे
तिर का
ह
कोल्हापूरात होेत ना
पाऊस नाही काल काळ ऐकू येतय
येतय की
हम् फोनावर पाय बी टाकतील माझ्या फोन कट होईल ते करला ते करला ते करला ते पा ह आणि
काय नाही जेवलो आता झोपणार
हम्म
तेच म्हण काय करायचं बघा
तो उद्या उठायचा आठला
पिक्चर बघाय गेलेत
हा भारी पिक्चर बघायला शिवाजी महाराजांचा.
हम्म, हम्म. माझा आवाज येतोय? हा.
हम्म. कसला भारीच
हम्म. कसला छा
अ अ राजा शिवाजी राजा शिवाजी
हम्म.
सांजेल खानाला मार त्याला शेवट सगळं नाटक समान अमिताभ बच्चन नट्या दोन हायता
कोण, कोण?
हॅलो ऐकू येते की नई? ऐकु येतय मला. हा येते, येते. हम्म दचकायला का लागलायस?
कट झाला
लागतंय आता
हम्म.
चार मिनट झाल्यात पाच मिनट अजून पाच मिनट मी आज चार जण चार, पाच फोन रिसिव केलीत सकाळपासनं. दुपारपासनं. सोनालीच, सोनाली
कुठलं, कुठले?
हाय कवठीसारचे
तुझं कुठे जाय
नवऱ्याचं केलंय ओ. हम्म.
आणि आपल्या याच्यावर घेतली
हम हम हम हम हम्म
आणि मग माझ्यावर येणार तिथन पुढ माझही चालु होणार आहे हम्म पैशे ते अकाउंट अकाउंटला त्या पैसे जाणार ना तुमच्या हम्
टॅक्स कंप्लीट झाल्यावर एका टॅक्स एका फोनला शंभर रुपये आपण बोल त्याच्यावर राहत तुम्हाला तर काय मला मिळतील हम
एकटयाच
दिवसा पुरत तीस टेक तीस कॉल आहेत वो
तीस तीस फोन करायच